हॅलो,
हा आवाज येतोय ना हा जर कस पावसामुळे जरा नेटवर्क आ येशु होतय ना मधे मधे जरा हा त्यामुळे जर अस मधी-मधी ना आवाज ब्रेक होतोय थोडासा अ मग तुम्ही काय करता मग तुम्ही,
मी हाऊस वाईफ.
हाऊस वाईफच घरीच असत असे मग कुुठ म्ह तुमचे कसं आपलं मिस्टर तुम्ही वैगैरे मुल वैगैरे,
हो नाही आम्ही चौघजणच असतो. आता मुलीला पण मी सध्या नाशिकला ठेवले हॉस्टेलला, आता सध्या आम्ही तीघेच असतो घरी, मुलगा मी आणि मिस्टर हम्म,
आहे मग चहा आता ना जेवणाच वगैरे?
आता जेवण बनवायचंय. आज मंगळवार, हम्म जेवण बणवायचाय.
म्हणजे तुम्ही तुम्ही को म्हणजे कोणत्या कोणत्या भागातल्या तुम्ही म्हणजे तुम अ तुमच्यास जिल्ह्यात
मला तस न नगरला दिलेलं आहे नगरला राहोरी.
बर म्हणजे तुमच्या असं भाषेच्या ह्याच्यावरन मला असं वेगळं वाटलं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातलं तुम्हाला समजलंच असेल बोलण्याच्या ट्युनिंग वरन स हा तेच म्हणून तसं मी तुम्हाला विचारलं म्हणजे तुमच्या बोलण्याच्या ट्युनिंगवरन असं म्हणजे अस वेगळया हेहा
बरोबर हम्म, आता माझ्या इकडे पंढरपूर जवळ टेंबूरणे म्हणून
होय का हा-हा-हा-हा
हम्म,
पाऊस पाऊस असणार भरपूर तिकडे पण पाऊस आता आहे भरपूर पुर लागलाय सगळीकड चालू, हो बा-बा-बा भरपूर पाऊस आहे मुंबईमध्ये
भरपूर म्हणजे अक्षर बाहेर पडणं पण इतकं अवघड झालंय ना बाहेर पडता पण येत नाही.
नाही खूप हालत बेकार झाल्या तिथं माणसांची.
भरपूर रस्त्यावर पाणी आहे घरात, कल्याण साईडला तर घरात पाणी शिरलंय कुणाच्या प्रॉब्लेम भरपूर आह इकडे
होय-होय तरी आता या दोन दिवसामध्ये जर असं अ नक्षत्र चेंज झाल्यामुळे जरासा म्हणजे लई नाही अस फरक पडला पण थोडासा पाऊस कमी आहे आता,
कमी आहे कालपासून जरा कमी आलाय
हा म्हणजे नक्षत्र चेंज झालेय ना आता पावसाच हा, त्यामुळ जरा सकाळी ऊन-ऊन वगैरे असं जरा जरा पडलंच होतं जरा पाऊस येत होता एका सारखा आता. नाही येत पणमगा पासून तेन नाही सा काधितवून पडलेलं सकाळी सकाळी इकडे पडन थोडा आणि तेवढा असल्यामुळे किमान भाजीला तरी ते जात आलं त्यात आज बाजारचा दिवस ना त्यामुळ जरी भाजीला वगैरे जाता आलं तरी नाहीत काय मग गेल्या पाऊस जसा चालो झाल्या घरातून बाहेर पडणं मुश्किल झालेस.
मुश्किल म्हणजे अ कुठेच जाता येत नाही मुलांना शाळेना सुट्टी दिली आहे.
पडला तो ठीकच म्हणजे तिथं सुट्टी दिल्यात मुलांना.
मुलाना दोन झाले सुट्टे शाळेेला. आणि ते जॉबला जातात त्यांना पण घर काम सांगितले वर्क फॉम होम सांगितले.
अरे म्हणजे बऱ्यापैकी
भरपूर हो हो भरपूर ब्लॉक झालेत रस्ते खड्डे भरपूर आहेत.
अरे, अरे अरे इकडं म्हणजे अजून एवढी कंडिशन तररी नाही आहे त सोडा काय. आहे खरं पडला आहे तसाय जास्त हा पण असं एवढं म्हणजे शाळा वगैरे बंदते असं काही नाही अजून तरी.
नाही इकड शाळा कॉलेज सगळं बंद आहे.
अ सि्टी मोठी लागली आणि पाणी आत शिरल्यामुळे ते अलर्ट केला असत
त्याच्यामुळेच अलर्ट केलंय त्यांनी
हा तर नदीकड्याच्या वगैरे पण तसच नदीच्या गावासनि घरासनी, लच सगळं त्रासदायकच सगळा संसार उचलून मग दुसरीकडे शिपटवाय लागते.
हे तर आहेच बरोबर आहे ना.
होय, होय आणि-' लेट पडलाय खरं एकदम टॉपमध्ये पाऊस भर पूर पडला या वर्षी होय होय आधी पडे ना झाला होता.
तो दोन महिने तीन महिने जातो तो आठ दिवसातच कंटाळे.
नाही. तेन ते जस्ट ते पावसान सुरवात केली नाही ना अधिक महिना तिथेन आता सगळी, सगळी कसर भरून, भरून काढल्या सगळी आता पावसान होय होय खूप पाऊस पड हो आज मग काय भाजी वगैरे ते ना आता सकाळी मग जाऊन आले घेऊन भाजी वगैरे सगळ.
नाही मी आज गेलेच नाही आज पण पाऊस चालूच होता ना इकडे. संध्याकाळी जायच त चालू झालेला परत पाऊस.
आता काय अस बाहेर पण जाता येत नाही म्हटल्यान तर तुमच आता भाजीच हेच त्यास अवघडच के
कडधान्य वगैरे करायचं कायतरी आपलं मूग, मटकी, चवळी,
ह
पावसाळा आला तर आम्ही कड धान्य भरून ठेवतो भाजी आनायचा तान नसतो धान्या
मग, मग होय करणारार तरी काय आता तुम्ही घरात बाहेर जाऊ शकत नाही तस व्यापरी पण तुमच्या इकडे गाड्या घेऊन येणं मुश्कलच आहे ना अ रस्त
ला पाऊसामुळे येतच नाही कोणी आणि जरी भाज्या आल्या तरी त्या पावसमोर ओल्या झालेल्या असतात खराब निघतात त्या
हा हा त्याच्यामुळ सगळ अवघड होते. जात सध्या तुम्ही आपल कडधान्यावरती
कडधान्य हो दुसरं काय करणार दुस
नाही मा नाही माणूस परिस्थितीनुसार कसा फेस कराय शकतो ना सगळ्या गोष्टीला हो का नाही सगळ्या गोष्टी आप आपल्या मनान फेस करायच.
बरोबर, बरोबर हम्म वेळ कधी सगून येत नसते नाही. कधी कुणा का येईल सांगून नाहीयेत हम्म.
तिकडच्या लोकांचं ते अवघडच आहे सोडा तिकड एक तर तुमच्या अस तुम्हाला स्पेस नाही जास्त त्या मुंबईमध्ये. त्याभागात ह अस आमच्या च्या भागासारख कस स्पेस नाही तुम्हाला जास्त त्यामुळे तिथल्या तिथं तिथल्या तिथं असत होत. होय.
बाकी काय म्हणते तुमचं झालंय स्वयपाक?
स्वयंपाकाच तस थोडं आवरले अजून आहे. बनवायचं ह. मुलं स्वय अभ्यास वगैरे चालू होता त्यांचा मुलं आहे हा. दोन मुला आहेत एकता दहावीलाय एकटा सहावीला आहे.
अच्छा माझ माझा मोठा बारावीची झाली त्याची बारावी.
हा म्हणजे मोठे आहेत मुलं तुम
हा ये सातवीलाय तिया तर काय आता ते नवीन आपल्या मुलींची शाळा आहे ना नाशिकला संप्रदा म्हणून. तिथं ठेवलय तिला ह.
पण मुलांचं पण कस शाळेस न आलीत की जरा लक्ष द्याय लागतय. तासभर तरी वाचन वगैरे करतात का नाही. होय होय ते आलं कि मग ते दिवसभरात काय झालय काय नाही हे विचाराय लागत त्यासनी होय होय काय टेस्ट घेतल्या कुटल्या कालच्या झालेल्या त्यात किती मार्क पडले वैगरे असं. तर कस सगळं हे विचारात बसायला लागते सगळ्यांना.
हे काय?
ह तेचं कि.
हम्म.
ते काय आपरलं बायकां हाऊस वाईफ घरी म्हटलं की आपल्याला एक म्हणता दहा कामं.
दहा का मी तस नेटवर्क मार्केटिंगच पण चालू आहे माझ. मधून मधून ते पण चालू असत माझं आयुर्वेदिक प्रोडक्टचं.
बर हा हा हा.
सगळ्या आजारांवर औषध असल.
मार्क हा आपलं ते हो ते तेच किथ निघलेलं आहे माझी पण एक मैत्रीण मला अशी देत असते माहीती सोडा क्रीम वैगरे तुमच्या ते साबन
हो हो हो फेरणी वगैरे त्याच्या भरपूर खूप प्रकारच्या क्रीम वगैरे असतात. आणि कुठल्या पण आजार असू द्या त्या प्रत्येक आजारावर आपल्याकडे आवश्यक
औषध पण आहेत ते तुम्ही आता म्हणजे तुम्ही ज्यांना दिले त्यांच्याकडून रिपोर्ट कस आहेत म्हणजे
नाही रिझल्ट चांगले आम्ही औषध जेवणांना दिले ना त्यांचे रिझल्ट पण तसे चांगले आले.
आलेत चांगले रिझल्ट. हा म्हणजे तेच विचारलं आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे काय साईड इफेक्ट
काहीच नाही काहीच नाही आता आम्ही स्वतः घरात सुद्धा युज करतो ना सगळेजण. काही ना उठ उठल्या उठल्या उठल्या काय म्हणून एक प्रोडक्ट येते सकाळी उठल्या उठल्या आम्ही घेतो दोघं पण.
हम्म.
घर पेस् मणा सा पण म्हणा सगळं आम्ही त्या कंपनीचाच यूज करतो पण आम्हाला कधी साईड इफेक्ट नाही काय नाही कधी आजारी पडणार नाही काय नाही असंय.
एकदम हे हा तेच म्हणजे आधी स्वतः आपण ते पहि युज करून बघायला पाहिजे ना मग ते कळणार.
हो.
आम्ही स्वतः पहिले युज करून बघितले ना घरात आम्हाला जो रिझल्ट आला तस आम्ही आजच्याार लोकांना सांगू शकतो. तो का आम्हाला हा रिझल्ट आला आम्ही हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे आम्हाला रिझल्ट आला. तुम्ही पण वापरून बघता आवडलं तर पुत ज्ञान नाही आवडलं. सोडून द्या आपण बळजबर कुणाला करू शकत नाही पण आपल्याला जाणार आहे तो आपण लोकांना सांगू शकतो ना.
हो नाही हे आपण वापरले ते
हो माहिती असते हो. आणि मी आता भरपूर प्रोडक्ट वापरले घरात त्याच्यामुळे सगळी सर्दी खोकल्याच मी मेडिकल मधून आणतच नाही. सर्दी, खोकल्यासाठी कपनील म्हणून तेच आम्ही कंटिन्यू घरात युज करतो.
आता जास्तीत जास्त नाही जे पहिल्या काळात जेवढे आजार बघाय मिळत नव्हते तेवढे आजार आता भेटायला लागले ते. लहान लहान मुलांच्या पाासून
मोठ डायबिटीस हा प्रकार मुलांना कधी ऐकलंय? त्याच्याच्यात लहान मुलांना पण चालू येतो.
हा म.
मग किती ऐक आपल्यालाच ऐकून हे होतं लहान मुलांना पण चालू आहे म्हण
केस पिकणं हा नव डोक्याचे केस पिकणं हा फक्त क्त आम्ही ज्या वेळी ऐकत होतो ना कधी कि बाबा वय झाल्यानंतर एक तीस चाळीस च्या नंतर चाळीस नंतर केस पिकल की म्हातारा झालं माणूस वयाच्या येज त्याच हे होत चाललं अश्या हेच्या मध्ये केस पिकला अस आम्ही म्ह पण आता माझ्या पोरांची केस पिकायलाग
अहो माझ्या पण मुलीचे केस पीकलेत तर मला सगळे म्हणतात एवढं करते तुझ्या मुलीला काय? आता केस पिकले त्याच्यावर आपण कायच करू शको?
हा मग मी तेच तर म्हणायला लागलो. लहान लहान मुलांच्या पासून मोठया पर्यंत आता म्हणतात कि बाबा ते सा सगळं औषध फवारणी वगैरे केल्या त्याच्यामुळे ते नासं म्हणजे शरीरात हे बदल
केमिकल युक्त वापरता म्हणून ते होतं म्हण.
म्हणतात पण हे काय कसलं बदल किस्त काय म्हणायचं.
काय सगळं डुप्लिकेट निघाले त्याच्यामुळे. काही सांगू शकत नाही आपण आणि आजच खाणं ना पहिल्या सारखं खाणं नाही आज. नाही पहिलं कस नुसती भाजी भा करी खाल्ली तरी पहिले लोक चांगले राहत होते.
आता खान कमी आणि नखर जास्त. झालेत तस झाले जास्त होय तर.
तरी पण माणसाला काय ना काय चालूत आहे आजार.
असं म्हणाव इतकं पोषण मिळेल आणि ते अस दुसऱ्यातन बाहेर घ्यायची पाळी झाली आता सगळ्या ह्याच्यातन पहिला असं काय होत तरी. निवांत चुलीवरची भाकरीेन हे खाऊन देन माणस अशी ठणठणीत आणि अशी. व्यवस्थित होते. आणि आता सगळंं हेऊन बसले माणसांना
हम्म बरोबर आहे.
काय ते ते तर काय आता केमिकलण ह्यायचं ते काय. दुसरं कोण थांबवू शकत नाही त्यामुळे हेच आता ते मान. ांच्या मध्येच आता काय. काय वरुून जाता काय काढलं तरच ते होणार ते पण मुलांचं त्यांना आता काय म्हणतात बाबा कि हे झालं तर केवढ्या लहान लहान मुलांना
ह म तेच सांगते ना मुलांना काय होईल सांगता येत नाहीजं.
हा मग तेच तेला मग काय आता घरगुती उपाय होईल तसं मग गाजर खायला द्यायला सांग त्यात. टॅमॅटो खायला द्या म्हणतात कोवळ्या उन्हामध्ये बसायला.